हॅलो
हो
तुम्ही हे करता त्या काय वरे करं तस करत हो द्या
नाही मला हाल असले होते
नाही
नाही ना
काय उघडलं होतं म्हण त ते
पस्टरी फ्रेश का होताे
हो का अ मी काय वाटत तुम्हाला कॉल करणार हो दे हा
पाच पाच मिनिटाचे कॉल आले म ते करायला
परत आले
नाटकाय तेे करायला मला वाटलं गेलं असल वापस मी त्याच्यावर क्लिक केलं ना तेेम म्हणताय दहाबा नंबर म्हणून
मग ते करून घेते पाच पाच मिनिटाचे पंधरा कॉल
हा मला आता या ना केले होते बहि त्या नंदा त नाही का लोंडी नंदा
हा
तिकडे राहत त्या्या बद्री भोसच्या घराकडं
हम्म
पूजा कामा त्यांनी चालू होते केव्हाजे मला तुम्हाला करायंच होतं केव्हा म यांच्याकडून होऊन जाईल. तर त्यानंतरच काय वात चालू होती बोलणे त्यांना बोलण्यात आता किती वेळ त्यांंचे झाले. मग त्या म्हणे म त्यांना बी ते स्वाती ताईची चालू आहे आता कॉल त्यांना म्हला तुला करू का त्या म्हणे मला थोड्या वेळा करा. म्हणलं माग स्वप्नाली ताईला करून घेते मी
हा ह हम् ना झालं आता पडले
मला बर आहे.
आता च चार पाच वाजेपर्यंत करून राहायचं.
बापरे चार पाच लगे
काय चार वाजता पोर येतील.
हाव बाई फोन आल्यावर पोरांचं चालतय काय बी
जावा द्याणी हस म तर कपडे पय
हा प तुमची तरी मोठाली आहे वो माझी तर बर शंकरते मला रेकॉर्डिंग टास्क तर अशा कर नाही आता रात्री झोपल्यावरच
मला ते आलंच नाही रिफ्रेश बी केलं तर येईना नाही
त्याच्यात मग लगे पंख्याचा बी आवाज नाही पुन्हा मीडियम वाजायचा जास्त फास्ट नाही जास्त स्लो नाही पुन्हा चुकलं नाही पाहिजे जसच तसच वाचायचं. मनाने काही शब्द नाही जोडायची असे आहे त्याच्यामध्ये
रीफ्रेश केल्यावर येईल का मग
हा रीफ्रेश करून पहा ना येईल तूम्हाला ते येईन मी तर संध्याकाईन मला रात्री नाही आलं मला सकाळी दिसलं ते ते तर इतके म सांगत होती पूजा म्हणे ते दहा हजार आहे म्हणे रेकॉर्डिंग करायची.
पैसे बी त्याचे भरपूर आहे पण मग ते रेकॉर्डिंग बी लई म्हणाले ल वेळ लागतो त्याला
नाही आपल काय
हा मण काय बसल्या बसल्या बायका बसल्या बसल्या निंदू बी लागल्या, बोलू बी लागल्या.
हो निनता निनता बाया कॉल करू राहिला माहिती का मी तुम्हाला म्हणले नाही मग काल
मग आता ही पूजा आहे ना निंतता निंतता बोल राहि एकट्या साथी तईला बोलतो ती मला बोलत होत्या पाच पाच कॉल होऊन गेल त्यानी पन्नास मिनिटं झाली का माझ्या
हा माझ हे ना शेतातल्या बाय करू राहिल्या ना आपल्याला करायला काय जात
कराल कराल खरंच मला जायचं होतं हो शेतात पण मग आता शिव बी मार हो दा अक्का ते म्हणे येऊ म्हणे ते पोरग येईन घरी किरकिर करू लागलं.
काय माहीत तस कराय लागलं
हा त्यात काय म्हणा आवरत आला आता मेनन बी आमचं पाऊसच नाही आग काय
तुम्हाला बरी दुकान तुम्ही टाकली बंद करून
वत चार पाच महिने काय करतेय आता आपल्याला बी कधी आराम भेटणार हे
हाव बाई तुमचे लई त्यावाला दग दग राहते हाव
ह हे बी करायचं ते बी करायचं
हम्म,
त माल परत मग ते बघिकल्याने जात ना माझ्याकडून गिरे की आ मी वापस पाठवून बते
हा बरोबर आहे.
होत नाही ना, त्याच्यामु एवढं आपल्याला जागाची ऍडजस्टमेंट बी नाही ना.
हा त्यालाच मोक लेमड जाव लागते आहे ना,
पोर आता तीन पोर आहे. आम्ही दोघ पाच जण आहे. त्याच्यात घरगळत आहे.
हो तुम्ही तुम्ही घेतलं कधी स्वतःच
बरं
तुम्ही राहत ते घेतलं काय गिरनीच घ्यायले?
नाही मशीनच घेतलेल हाय मी
हा मशीनच घ्यायच तुम्ही हा ते बी घेऊन द्या आम्हाला मग
हित काय करते
हो, भा तुमची गल्लीस जागा ना वेगा ना काही ना काही
नाही आता संभाजनगरलाच घेण ना आता पोरग मोठंवर राहिलं. हे तर ोडं काय भवष्य
नाहीे बी तिकडं मग तिकडं परवडतं मग तिकडं काम भिरती ना.
हम्म तिकडं पोरगा पोराचे हे राही शाळा कॉलेज
हा त्या बाईच ह्याच तरी दिवसा लागल तुमच्या मोठ्या
फेब्रुवारी फेब्रुवारीला हे त्याला पदवी भेटणार ये.
होवं का कितीवीला त्यो आता
आकरावीला आहे.
अकरावी का.
हो
बरं आहे शिक्षण बी हे बी जवळ बरं असत ना काय बी कामा येतं जास्तिच
काय
आं
सगळ्यात मोठा होता त त्याचाच आधार आहे आम्हाला आता पुढ.
होवं बाई.
आता ते म्हणता मी झालो चाळीस पंचेचाळीस चा आता तुवावरचं जबाबदारी ये. मी म्हणलं त्याला काय खेळणं बिळणं सगळं हे करून टाकलं त्याच आम्ही सातवी पासूनच टाकेलय.
हाव बई.
त्याला खेळा माहित नाही ना काहीच माहित नाई.
अनं आता हुशार झाला शांतय मस्त तो
कुणी बोलल तरच बोलतो तो.
हा शांत एकदम स्वभावाला लहानपणी बोलत होता पण म आता का शांत झाला.
वातावरण तस हाय ना ओ
हो आणि तिथं सगळं नियमानुसार सगळं रूल्स राहते. ना आपल्याक थोडी घरच्यावानी
नाय नाय.
मंग बर हा ते माणूस हुशार होता असे आ
हम्म.
आवाज आडकूरायला काय हो.
नाही नाही.
नाही का?
मं तसा शांतच होता तो.
हा पहिला बी शांत होता म्हणा
अजूनच शांत झाला पाहिलं म्हणती भाऊ कीती शांत हाय ह्यो.
मं म्हणलं आता तुम्ही बडबड केल्यावर बी म्हणत्या काय बडबड करत शांत बसल्यावर म्हणत्या शांत बस म्हंटल नेमकं करा काय त्यांलन.
भाऊजी शांत हाय ना तुम्ही तर काय शांत आहे नाही तुम्ही त्यांच्यावर गेरलाय तो.
नाई पण पोरांच अ इकडून मी वाजवा आणि तिकडून मी वाजवा बडबड केलं तर म्हणतो बडबडच करतो. शांत बसला म्हणे शांतचं बसतो.
पण बरे शांत स्वभाव चांगला राहतो समजदार राहत शांत माणूस.
मं काय करा.
त्यासं बडबड बी शांत होत म्हणजे ब अ
म्हणतो मला त्याच वातावरणात टाकेले तर मंग मी काय करू आत
हो मग बरं आहे ना काय करता वच्या भरच्या भर बी जास्त
हम.
त्याच त्याच त्या त्याच्यापुरत हा शांत समजदार लागत दुसरं काय लागतं आपल्यावर
हम्
ह्या गोबील्या गौराात मग
म्या सच्यााततरपिनुक
चॅप्टर दे वा बामचं असं परेशान करत लगे तर लगेच कळून जातं काही बी
हा
ह लपून चपून काही करा त्याला लगेच कळून जातो हा लक्षात बी एवढं राहत सकाळी काही म्हणलंग तो बरोबर तर त्याच्या टायमाला म्हणत तू असं असं देणारी म्हणली होती ना असं परू
लक्ष करून द्या थँक्यू
विनाक्षे गुर दोन दिवस शाळेत निघेलता आज रडत होता
हम्
म्हणलं जायचं म्हणे आज पण
ए कोरायला सुट्टी भेटली का अस वाटतं आज आणि तो दिवस आलाच नाही पाहिजे शाळेत जायला
हम् पण काही जस्रीची पोरगी मग तिकी आणला मग ते आरो होता ज ना तू मग त्यांना बोहून मग बसला गाडीत
हे तरी बर आहे ते साथीदार
हा हा गज भट्या रोज या माझं हेच घेतलं की अना माझी पोळीच खाल्ली हेच केलं गण ताकार राहत त्यांच्या घरी
भई तेिला सातरा भेटे
आ काही सांगल त्याच्या मम्मी म म्हणे सांगत तर काहीच नाही म्हणे काय केलं शाळेत काय शिकवलं काहीच नाही सांगत म्हणे घरी आल्यावर
प्रियानका
हा
का देव लक्ष देत नसता काय
नाही बे ते त खेळण्याच जास्त चित्त आहे ना
नाही लोटून देत उभे माणसा लोटून देत
हो ते डामरट जास्त डामरट
होलाच हे त्याला म्हणजे असं समजतच नाही
हो
ह
ती दोन् पोर त त्यां म्हणज फक्त ती विष्ूची पोर शांतबाई
ह हो ग एकमेकाल आार केजी
ह पण परूया वगळा कि कि आणि वेगळ तर पणू तर शाळेत जात नाही म्हणे
ातई
ते म्हणे गेला तर तो काय म्हण तो बिरडतो म्हणे की आणलात दादा तू बिरड दो ग चेग बेगला सपोर्ट करत होते आणि घरी येऊन जात होते म्हणे मग ते सर लोक फोन करायचे त्या ते जास्त रडल्यावर फोन सर लोक फोन करत आणि मग घेऊन जा म्हणून
मी एकानं एक चॉकलेट घेतलं का एकालाच दुकानात नेल्यावर तरंत ते भयाला घ्या ना लहान म्हणतो मोठ्याला घ्या ना अस हे दोघांना दोघांचा सपोट येत मेगला
हो भांडते बिकण म्हणे घरात ते सांगते ना का कोण ते
ह पाांड तेरी वेगळाच आहे त्याच खियांचं तर वेगळाच आहे पाहिज धोरण
होाई तेो डायरेक्ट पाहात नाही काही नाही डायरेक्ट ढकलून देत बाई इकल्याकर्रांला
हा त मारतो
त्याची तर गॅरंटीच नाही पहिले चावतच होते
ह ला परत परत
हा आलात